हॅलो?
वर्षी नेमकं कोणाला फोन कराल्या माझ्या हॅलो? हॅलो? माझ्या अकाउंटला फोन लागा लागल्यात
नाही लागत ना नाही तुला येत त गप
काय?
काय होतं ते एकोणीशे नऊ च्या कायद्याद्वारे ब्रिटिश सरकारने भारतात पंचाहत्तर
अझून झालं ते
हूं गदर पार्टीची स्थापना, सॅन फ्रान्सिको एकोणीसशे त्र्यान्नव मध्ये कोठे झाली होती? एकोणीशे, एकोणीशे तेराला गदर पार्टी
मुस्लिम लीगची स्थापना, य मला कोणत्या ठिकाणी झाली. ढाक्का हे माहित नव्हतं.
गदर पार्टीची स्थापना एकोणीसशे तेरा मध्ये सर फ्रान्सिस्कोनं केली. लाला हदाअली, पोहनसिंग भापना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रत फाळणी कोणत्या वर्षी झाली? एकोणीशे साठ एकोणीशे सातच्या सुरत अधिवेशनात विचारसरणीच्या मतभेदामुळे काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले. जहाल मवाळ हे काय विषय जो काय विषय ये जहाल म्हणजे कळले एक्स्ट्ररेमिस्ट एक्स्ट्रिमिस्ट आणि मॉडरेट्स व्हय मॉडरेट राशबिहारी घोष अध्यक्ष. मोरले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी मंजूर कर, करण्यात आला? एकोणीशे नऊ.
वरचं आपण फक्त इतिहासचं एवढच केलं तरी चालतंय ह्य क नये हेचं, आधुनिकचं
एकोणीशे नऊच्या कायद्याद्वारे ब्रिटिश सरकारने भारतात, एकोणीशे नऊच्या अं
हम् ह्यांनी कशाला एवढं एवढं करायचंय? एवढं पण कष्ट गदर पार्टीची स्थापना एकोणीशे तेरा मध्ये कोठे झाली होती. सॅन फ्रिसिस्को फ्रँसिस्को सॅम फ्रिनसिस्को लाला हर दयाल्ल काय गं सुये
हरदयाल अगं, तू काय कधी इंग्लीश वाचल्यास कणय हिस्ट्री कधी
नाही अभ्यास झिरो माझी हिस्ट्री बाळा, अजून मला लय परफेक्ट करायचंय हिस्ट्री वाचलीस का मराठी वाचत नाही, त्याचं म्हणायचं तुला
नही सुमे तु वाचलंस व्हय सगळं हे लालालाल
लक्षात नाही आलं माझ्या, वर
अरे तिची सेवा पण अशीच. कोण आहेत ते, भारतास ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचे उद्देश, अं!
का आली
हॅलो, मी बोललं की चालू करते आणि मी थांबलो की
का निग
काय बोलतीस.
ठिवलं.
क्रांतीचा उद्देशाने गदर पार्टीची स्थापना केली बर
ह अगे दाऊद क देऊ दाऊद खाया
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारात काय कायमचे कोणत्या वर्षी परत आले.
एकोणीशे पंधरा ला.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कायमची म्हणजे अगोदर किती कशाला गेलतील महात्मा ह-
तिथं शिकायला गेलते का त्यानी लॉ शिकायला गेलते. काय तर कायदं.
महातमा गांधी आफ्रिकेतून -
एकवीस वर्ष तिथे राहिल्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेत- केली नाहीत किती तर केल्यात कि बाई आंदोलन बघ त्याने आंदोलन केवढ केल्यात-
होय होय ते मला काय माहत नाही का शिकवून घे तूच - ते मी रियल सांगालोय मनानं उगाच- गांधीजींची नऊ जानेवारी एकोणीसशे पाच अम् -
अजान -
रोजी- दक्षिण-
हॅलो.
हॅलो-
हम्म-
एकोणीसशे सोळा आले ना-
हा ऐशी लाय मी आता -
हे
खूप प्रसिद्ध झाले मलाबाग हत्याकांड केव्हा झाला एकोणीशे एकोणीस-
फोन झा बंद असल्यावर तू ती वाचलीसे वरच सुमे
नाही. उशीर झालेय मस्त वाचून. नाही हे केलं मी हे पार्ट ते जालियनवाला बाग हत्याकांड तेन-
ते माहित आहे की आपल्याला माहित नय व्हेय तेवढं मोठ मोठ मजा करदी- मला माहित नाही ग.
काय माहितीय, तुल जालियनवाला बाग हत्याकांड बद्दल.
काय माहित नाही मला, खरं हे मा जालियनवाला हत्याकांड हे मला माहित आहे.
तर
हा शब्द मला माहितयते हा शब्द मला माहितयते आहे.
शब्द माहिती हिस्टरी आहे, त्याच्या माग मोठीच्या मोठी.
प्रत्यक्षा बदल. पाठीमाग हिस्टरी आय.
हा आंदोलन चालू होतं काय, ते त्याला चोरा चोरीची घटना होती का, ती चोरा चोरीची.
मला सांग मला म तू सांगालास की, डीप म विचारज त प्रश्न विचारना आंसर पाहिजे तुला. आंदोलन कोणाकुणा कोणाचं चालू होतं.
ते अ ह्याच्याबद्दल अ असं हच चालू अस हे चालू होतं, ग आंदोलन कशाबद्दल तर चालू होत, ते आणि त्यात कणी.
आस नाय अस नको.
म्हणजे ते आपल्या काय फायद्या नव्हतं ना आणि कोणाचं हे होत आणि पोलिसांना आहे कणी एका कोथडीत घालून अ हेि ना आपल्या आ गांधीजींच्याच लोकांच हे तिथं म्हणजे, अ गांधीजींच्याकडून जी लोक होती का नाय. तेनच चालू होतं, आठवतोय मला तेवढं सांगतो मी. बर राहू दे नंतर बघूया ते हा. आणि त्याने